हॅलो
हॅलो आवाज येतो का?
हां.
काय चालू अय काम? हम तुमच्या होमवर्क च् बोला हम. त्या दोघीेना देतो म्हणलाय तच्याबद्दल बोला. होय आग ते फर्स्ट इयरला लेक्चर प्रॅक्टिकल होत नाहीत म्हणूनणी कोणी सांगितलं जाऊन? म्हणजे फर्स्ट इयरच्या मॅडमने कोणी सांगितला आपल्या इथे लेक्चर प्रॅक्टिकल होत नाहीत म्हणून? तुमचं कुठलं आलं नाही आल्यापासन? सगळे झाले तेच म्हणते मी. का असच काही तर फेकले काय माहिती अ. आणि फर्स्ट इयर ला जाण्याच आता काही पॉईंट नाही ग आपण ही पोराचा सेकंड इयरला आली ना? आता फर्स्ट इयर जायचं संबंध संपला की. हा त्यालं जरा असं पण काय म्हण हो ते पण. होय पण मैत्रिण खाली असते ना. हा हा हा असं पण असत. किरा म्ह तुझ वाढलेलं खा. ना गण. हा. इयरफोन युज करू नका लॅबला.
हम्म सांगा त्यांना कॅमेरा चालू आहे डोक्याल माझ्या ताप कर्जला बसून. एवढं पण ऍडवान्स करायचं नाही आपल्याला सगळंणार. जात
ए प्रतिमा चौगली मॅडम माहित आहेत का डीएसच्या. डी एस ला त्यांना बोलवा जाणार.
म्हण. ब ण हा होळ आणि म्हणते की गेली का.
तिला नाही काय फरक तुझ्या समोर असत तुझ तिला काय फरक पडत नाही. तुझ्याच बाबतीतसं तीन वेळा झालं ना. त्यामुळं हा त्यामुळं ते असा विश्य झाला. सरांना का नाही सांगित स बोला त्यासाठी त प्रॉब्लेम काय होतजी ती फॅकल्टीला कुठ. मेज टाकायचा नाही तुला कळाल का हिचा प्रॉब्लेम आहे मी दोन तीन वेळा बघितलं. हा लोड एकदा टाकला होता की नाही.
चल होत पण मला म्ह माझं वड. सप चालू तर पणून त्यांनी टाकलं होत त्याच्यावर तर म्हटलं त्यांना फॅकल्टी का काोून देत. नाही म्हणलं.
आता पण ते मेसेज टाक आणि जर मेसेज टाकलं नसत ना तर काहीच घडलं नसतं. परत म्हणाला ऍडजस्ट. ून गे करमर विचारे माझा अटेंडन्स घेऊन गेले त त्याला किती बोलले. हं आता तर मग उलगवणारॅम कुठे आले आता माझं प्रॅक्टिकल चालू आहे.
हो हम्.
आयुष आहे का आयुष्य जरा इकडे पलीकडे केला आपल्या मॅडम बसलेच तर बघून यायच्या अलीकडच्या लॅबला. एक लॅब असिस्टंट मॅडम बसलेत का बघून या. आी त्यांना बोलवतो आता मलगोणार मॅडम प्रचीन. ी मला ऍक्टिव्हटी तर काढून दे. टीटीच्या ह्याच्या डीएल डीएमच्या. आयसी ऍक्टिव्हटीेते तुम्हाला एक ऑगस्टला सबमट. ग्रुपच बघू आहेत का बोलवले म्हण आम्ही.
अक्छ. हम्.
सेकंड लास्ट इयर
आय एसी क्टिविटी ट्वेंटी मार्च डिजिटल लॉजिक अँड मायक्रोपोसेसर नसेल तर सिलाबस
ब्लाउजची डिझाईन, काय माहित.
ते मला पण हित आले होते. वीस मार्कासाठी ह्यांना एवढं सगळं काम द्यायचं, त्यापेक्षा पेपर घेत आपल्याला बरं तर. पाच जणांना तेच काम द्यायचं.
त्यांनी काय काम केले ते बघायचं.
फर्स्ट इयर ला काय पोस्टर. हे काय.
आणि मार्क किती वीस पैकी विस. वीस पैकी वीस दिली असते तर तीन वेळा, पाच वेळा परीक्षा द्यायला लागली नसती ना. अजून परीक्षा देत्यात. अजूनही परीक्षाच देत्यात, कधी पास होणार आणि कधी इथे वरती येणार.
त्यांना वरती आणायचच आहे. काही पण होऊ दे आमच्या इथ तसं होणार
क्वेश्चन बँक देतच नाही आम्ही खरंत तर आमच्या इथे कन्सेप्टच नाही क्वेश्चन बँक देणं. इत ती साठ क्वेश्चन बँक देऊन पण हे लोक नापास झालेत.
त्या अभ्यासाची सवय मोडली त्यांची. ह पक्क पाठ करू हा, आ तुम्ही ऑल क्लियर अस म तिथं त्यांचं शिक्षकांचं पण नाव बदनाम होतय ना. शिक्षक
एकशे साठचा काहीतरी इंटेक आहे, तीचच वर आले. पंच्याऐंशीची ग्रेड आहे पंच्याऐशीची ग्रेड असते का कधी.
बंद करू असेच चाले. एकशे तीस हा एकशे तीस, एकशे तीस आहेत.
पहिलं झालं. पाय खाली करून बसत जाय, आ डोक्या वर घेऊन बसताय पाय. पहिलं झालं पहिल की. ज्यांचं पहिलं झालं नाही त्यांनी पहिलं करा.
ज्यांच फस्ट झालेलं नाही त्यांनी आधीच पहिलं तरी करा.
इन्स्ट्रक्टर येत नाही त्याच्यामध्ये मॅडम. डी टी डी सी टाइम टेबल डी टी डी सी. ह्याच्यातच की क्रिएट रूम, ऍड रूम. हॅड रूम होत की ऑफर रूम ऑफर रूम कायतरी होत बघ
पहिलं घ्या पहिलं पहिलं एक्सपेरिमेंट घ्या. का पहिले झाले हे ऑब्जेक्टिव्ह आहेत काय? पी ओ एस आणि एस ओ पी चे एक्झाम्पल सोड बी हे घ्या अ
एस ओ पी आणि पी ओ एस दुसर एक्झाम्पल घ्या की सोडवायला. सकाळी दोन सोडवलेत ना आपण तसे दो वेगळे दोन घ्या नेटवरचे कुठले एक्झाम्पल ऑफ एस ओ पी अँड पी ओ एस
घेतलं तिथं झिरो घ्या एकाला झिरो घ्या एकाला वन घ्या उ कुठचा येतय बघा. तिथ झिरो करा इकडं वन करा. तुमच्याकडे फ्रूट टेबल आहे का? तुमच्यामध्ये टूट टेबल आहे का? त्यांच्याकडे आहेत सगळ्या गेट टेबल मग ते व्हेरीफाय करून बघायचे होतात का?
एक्झाम्पल वेगळे घ्या त्याच्यामध्ये फक्त थेअरी येणार ह्याच्यात एक्झाम्पल आहेत का? खाली घ्या. एक्झाम्पल आहेत का बघा
हे सगळयांचे मुद्दा हाय -
मॅडम चौगुले मॅडम आपण काल इन्स्टॅक्टर सगळे ऍड केलते की ओ पहिल्या दिवशी मग तिथ येत नाहीत ते. येत्यात. म्हणजे आता डी डी एस जर तुमचं नाव टाकायचं म्हटलं तर तुम्ही येत नाय तिथं डी एस जर टाइम टेबलमध्ये स्लॉट सिलेक्ट केला.
येत नाय काय ते खाली पण मी फॅकल्टी वेळी ऍड केलेत त्या दिवशी नाय क्रिएट नाय करताना होय काय? डिस्क्रिप्शन तरी पण टाकायचय त्याच नंबर ऑफ बेंचेस पन्नास. आलं व्हेरिफाय काय होत नाय.
चेक करा की तिथं
ते हे कर सिम्युलेशन मध्ये जा मागं जा मागं अं हँग झालं ते मग परत कॅन्सल करून परत जावा की कॅन्सल करा आणि परत जावा वेबसाइट ला
कॅन्सल करून परत जावा वेबसाईट ला म्हंटल.